हा येतोय आवाज.
हो येतोय ना.
आठ-
अ ठीक आहे आपण आहे ना, आज मोबाईल बद्दल बोलू. त्याचे फायदे ते तोटे काय आपण ते जाणून घेऊ.
हो! हो ठीक आहे.
अ माझ्या माहितीनुसार अ जेवढे मोबाईलचे फायदे तेवढे तोटे सुुद्धा आहे. तर तस पाहि गेला आपण मोबाईलच्या वापरामुळे आपल्या मानसिक शरीरावर त्याच्या मानसिक मानसिक त्रास होतो आपल्याला शारीर. त्रास होत त आपल्या आपल्या डोळ्यांना पण खूप त्रास होतो. अ आणि, तच पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो त्यांच लक्ष लागत नाही कायम फोन फोनच बघत ते!
हा हा!
त्याअभसावर पण परिणाम होतो लहान मुलांच्या जेवनावर वगैरे कायम परिणाम होतो. फोन बघितल्याशिवाय जेवण. करत नाही काही नाही. कधी करी तर अक्षर. रात्री च उठून सुद्धा त्यांना फन लागतो.
हा हा.
ते तसच भरपूर असं येतो पाहिला गेल तर भरपूर साहेत होते. त्यामुं काही फायदे पण आहे. हम्म तोटे. पण भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो.
हो तस तर मोबाईल म्हणजे आजचा सगळ्यांच्या जीवनामधला एक महत्त्वाचाच भाग झालेला आहे. मोबाईल शिवा म्हणजे मो मोबाईल असेल तर आपण आता आपल्याला अर्जंटली कणाला कॉल करायचा असेल बोलायच असेल काही काम असेल तर मोबाईल असला तर म्हणजे आपण काही सेकंदामध्ये त्यांना कनेक्ट करू शकतो किंवा आपलं. बोलू शकतो. तो काही नि रोप द्यायचा असेल. तर म्हणजे देऊ शकतो. समजा आता आज काल तर असं मोबाईलमुळे झालंय जगाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिका इंग्लंड कुठल्या आपण देशामध्ये असेल तर आपण व्हिडिओ कॉल दवारे बोलू शकतो त्यांना. हम् जे साध्या. कॉलवरर पण बोलू शकतो. आणि ते पण काही मिनिटामध्ये. ते म्हणजे मोबाईलचे तसे फायदे आहेत आणि आता आता आजकाल कस आपण इंटरनेटच्या इंटरनेट असल्यामुळं कोणत्या पण विषयावर एका सेकंदात आपल्याला काही माहिती असेल किंवा आपण गावाला गेलो तर आता आपल्याला त्यांचं लोकेशन सर्च करायचंय तर आपण नेट नेट म्हणूनच सर्च करतो ना पट ण एक करतो आता मध्ये लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा आता सगळ्या शाळा बंद म्हणजे बाहेर तर बंदीच होती तेव्हा आपण ऑनलाईन शिक्षणाचा खूप ऑनलाईनचा म्हणजे फायदा झाला ऑनलाईन शिक्षण वेगवेगळेप होते त्याच्यामुळं घता आलं अ आपल्या आपल्या घरी बसून ह समजा तर मोबाईल नसत ते असं इंटरनेट नसत तर वेगवेगळ्या ह्याच्यामधून लेकरांना शिक्षण देता आलं नसतं आपल्याला
होा
मोबाईलचा म्हणजे खूप उपयोग झाला इंटरनेटचा त्या काळामध्ये पण आपल्याला खूप सोप झालं मुलं म्हणजे शिकले. हम्म त्यां म्हणजे वंचित राहिले नाहीत. शिक्षणापासून
त्याप्रमाणे तस कोरोना भरपूर शिकले कस पाहिलं गेलं तर मोबाईलचा भरपूर आपण घर बस ल्या रिकाम्या वेळेत वेगवेगळ्या रेसी टी वगैरे अ काही म्हणजे भरपूर काही शिकलो त्याच्यापासून आपल्याला समजा बाहेर जायच च नसलं म्हणजे बाहेर जायला टाईम नसला वगैरे तर आपण वेगवेगळ्या ॲपवरून ॲमेझॉन जस फ्लिपकार्ट वरून घर बसल्या वस्तू मागगू शकतो.
हो हो. आणि आजकालच्या जमान्यात तर बघताय तुम्ही मोबाईलवरच सगळे बँकचे ऑ ऍप आहेत. आपण बिल बिल पण भरतो वेग वेगवेगळे समजा लाईट बिल हम्म असं आपण बिल भरतो सगळी आणि बँकिंगच तर खूप सोपं झालय त्याच्यामुळं आणि आता असं बाहेर लो काम करणारे वगैरे ते ते तर जेवण मागवतात त्याच्यावरून आणि कुठली पण गोष्ट आपल्याला पाहिजे असेल तर आपण लगेच मागवू शकतो. समजा आपल्याला घरामध्ये बोर झाला असेल म्हणजे काही आता काम वगैरे संपलं असेल तर आपण मोबाईल वर आपल्या गाणी ऐकू शकतो. समजा अजून थोडा वेळच असत असेल तर त्याच्यावर वेगवेगळ आता रील्स वगैरे वेगवेगळी माहिती घेऊ शकतो आपण मुलं गेम्स खेळ तात असे मोबाईलचे जसे खूप सारे फायदे आहेत
हा फायद्यामुळे तर गेम तर येतातच पण मग तेवढंच गेम पासून
तोटे आहे तसच मग हा कारण मुलं आजकाल जेवण वगैरे करत नाहीत मोबाईल दिल्याशिवाय त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो कारण सारख ते स्क्रीनकड अम्म जेवणाकड कमी लक्ष त्यांच्याकडे
हो आणि वेगवेगळे गेमने पबजी वगैरे त्याच्या सारखे त्यामुळे त्यांच म्हणजे ते ह जीव जीव घेणं पण आहे तो गेम खेळणें कायम त्यातच राहणं.
हो ना आणि लहान मुलांची कशी स्किन नाजूक असती ना. त्याच्यामुळे ते स्क्रीन कडे पाहिल्यान त्यांना लवकर डोळ्याचे आजार. आजार उद्भवू शकतात, आणि आपल्या अस हा मोठ्या माणसांना सुद्धा
मुलींना पण धोका कदाय आजकाल फोन वगैरे पाहिलं पिरियडस वगैरे अं खूप लवकर येतात.
हा. आणि आपल्यासारखे पण असं चला आपलं आता दहा-पाच मिनिट घेऊन बसुयात, काम आवरले असं म्हणतात. मग एकदा अस स्क्रोल करत. करत गेलं तर, तसच मग ते कधी त्यांना एक तास होऊन जातो ते पण समजत नाही. त्याच्यामुळे डोक. वाढू शकते, किंवा मानदुखीचा पण खूप जणांना प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि त्या मोबाईल च्या मध्ये जे रेडिएशन आहेत, नेटच्या ह्याच्यामध्ये तर ते रेडिएशन आपण आपल्या डोळ्यावर किंवा आपल्या डायरेक्ट मेंदू वर पण त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
हो, हो होतो, झोपता झ झोपायच आधी. जेवढ्या लवकर फोन ठेवत येईल तेवढा तो चांगला आहे, दोन-एक-तास आधी डायरेक म्हणजे झोपण्यापूर्वी फोन तर बघितलाच नाही पाहिजे. बघितला बी तर दोन-एक-तास. आधी बघितला पाहिजे. त्याच. आपलं मेंन. मेंदूवर त्याच्यावर सगळ्या याच्यावर परिणाम होतो.
परिणाम होतो, हो आणि त्याचबरोबर असा मोबाईलचा असा तोटा पण आहे की. पण सोशल मीडिया वापरतो. आणि गेम्स खेळतो. काई त्याच्या मुळ मग आपण. न तास त्याच्या सोबत बसतो न खेळत कधी क कसा वेळ जातो त्याच्या ते समजत नाही मग जे आपला दिवसभराचा मौल्यवान वेळ असतो किमती वेळ असतो तो पण वाया जातो
हो हो
आणि आपल्या मानसिक समस्या पण त्या मो मोबाईलच्या वापरामुळे असं उद्भवतात मुलामध्ये एकाग्रता राहत नाही
हो आणि तस सोशल मीडिया आपण फेसबुक इंस्टाग्राम हे जे युज करतो कधी कोण आपल्याला कायमाय वैरे पाठल काय आपल्या अनोळखी व्यक्ती
हा तो पण सगळ्यात मोठा धोका आहे तो पण सगळ्यात मोठा अधो
त्याच्यापासून कोण आपलं फोन कधी हँग करत व्हॉट्सअप
हो हॅक पण होऊ शकत तो तर मोठा धोक का आहे आजकाल
हो कोण कधी हँक करत फन हॅक वगैरे करत आपलं आणि आपलं नाव आपला नंबर वापरून दुसऱ्यांच्या याच्यावर वेगळे
पाठवतात हा आणि आता काही सहली ल्या वगैरे जातात उन्हाळ्याच्या सुट्टी दिवाळीच्या किंवा असं तर आता अ जास्तच कसं त्यांचं फेसबुक इं्स्टा त्याच्यावर जर आपली वैयक्तिक माहिती टाकली इथली आम्ही इथं गेलोत आज इथं एन्जॉय के मग आपले वैयक्तिक फोटो आपण शेअर जर केले तर मग लोकांना समजत ना की हच्या घरी कोणच नाही मग त्याच्यामुळे आपल्या घ घरी पण दरोडा वगैरे अस प म्ह नुकसानच होऊ शकत त्या स म्हण सना आ माहिती होत परत आपला मो मोबाईल नंबर वगैरे कुठ हॅकिंगचा थोडा जास्त धोका असतो आणि लहान मुलामध्ये कसं एका्र राहत नाही समजा आ आपण जेवला बरेच जण आता माझ्या पण माहितीमध्ये असे आहेत की बरेच जण लेकर त्यांना मोबाईल दिल्याशिवाय जेवणच करत नाहीत आणि त्या जेवणाकड कमी लक्ष असतं पण मोबाईलमध्ये एवढं एकाग्र होऊन बघतात ना मुलं ते जेवणाचा घास कधी आला आणि कधी दिला मम्मीने ते सुद्धा समजत
ते म मोबाईलच्या नादामध्ये कधी किती म्हणजे प्रमाणाच्या बाहेर पण कधी कधी जेवण केलं जातं आपण देतो त्यांना किती मोबाईलच्या नादात त्यांना किती दिलं एद्या तुमही आम्हाला जवं
हा आणि त्याच्यामुळे त्यांच्या एक एकाग्रतेवर परिणाम होतो समजा नाही दिला तर मुलं चिडचिडचिडचिड करायला लागतात मग त्यांच्या ह्याच्या मधून अस नैरा्य पण येऊ शकत की त्यांना आम्हा हे पाहिजे आम्हा ते पाहिजे नाही दिलं तर मग जास्त चिडचिड करतात असं क असं मोबाईलचे तोटे पण आहेत आणि जेवढा आता आपण काना देशाच्या कुठल्या पण कानाकोपऱ्यामध्ये जस सहजासहजी संपर्क साधू शकतो तसं आता मोबाईल चार जास्त वापरामुळे पण कस झालं यात अप्रत्यक्ष भेट होत नाही जास्त पहिलं कसं बघा आता लग्न काही कार्यक्रम वगैरे असलं असं कि पत्रिका ते घेऊन जायचं ह्याच्या घरी त्याच्या घरी मग सगळ्या पाहुण्या रावळ्यांच्या भेटी व्हायच्या आता आजकाल कसं होतं दिल्या व्हॉट्सअप ग्रुप वर सेंड करून एखादी पत्रिका नंबर असेल त्यां मग त्यांची अस प्रत्यक्ष भेटच होत. नाही ना मग त्यामध्ये मग त्यांच्यामध्ये असा जास्त आपुलकी पण मला नहीं वाटत. जाऊन भेटून जशी आपुलकी वाढ. ते तशी असा वॉट्सअपमध्ये वॉट्सअप नुसार पाठवलं तर त्यांच्यामध्ये की रहात नसेल अस पहिल्या पहिली कशी राहायची तसे आणि मग सामाजिक दुरावा होतो ना त्यांच्यामध्ये कौटुंबिक